हॅलो,,
हा बुलकी.
काय नाही गणपती वगैरे मग तुमच्याकडे मोठ्या नाही होत असेल.
हो गणपतीच चोरत असतं इथं. हो आणि इथ सातारमध्ये. घरी गावी असतो आमचा गणपती.
होय हा हा मग एक ठिकाणी बसवलं कि मग इकडं नाही हा.
ह आम्ही तिकडच जातो ना मग गौरी गणपतीला.
हा मग तेवढे दि तेवढे आहे सगळेच सुट्टीवर.
नाही नाही दोन दिवस जातो मग गौरी चाळीस.
हा ते गौरीला असते ना वगैरे सगळं आवरायचं वगैरे ते छान वाटतय. पण गौरी वगैरे.
हो तुमच्यात असतात.
त पण असतात इथे पण असतात आणि माहेर पण असते माझ्या.
होय का.
होय पण ते सणत असू भारी वाटतेय ना काय वेगळंच अस. तस निघून जातोय आणि. सगळ्यांचं वा हे पण छान म्हणते कसं ना. ते सगळीकडे वातावरण हो.
खूप मोठ.
खूप मोठे रस्ते होते कोल्हापुरात. घरात पण आम्ही पण बसवतोय बघण्यासारखे आणि गर्दी खूप असते आह इकडे.
गर्दी खूप आणि.
हा नाही खरंच गर्दी खूप असते. म एकदा असं होते की करते तूही. डेरेशन पण असतय भरपूर छान छान असत इकड.
होय नाही.
हम्म. बघायला आठ दिवस अगोदरचर ते गणपती आल्यापासून सुरुच असते बघायला जायचं.
होय.
हम्म गर्दी खूप असते. गणपती ज्या दिवशी जातात ना तिथ आणि बघायला असते त्याच्यानंतर आणि. डेकोरेशन पण हो ते का नत. ठेवतात व डेकोरेशन बघायला आणि सगळे वेगवेगळे असतात त्यातून काहीत घेण्यासारखं हा तसा पण असतं
ते घरात होते बघा कॉम्पिटिशन मग गौरीच्या वगैरे ते असतात का
ते इथे नसतय हो कोल्हापुरात असतील मे बी इकडे नाही
हो का आहे
त तेवढंच ते छान वाटते त्याला गौरी गौरी गणपती. पर ते दसऱ्या वेळी हा कळत नाही. दसऱ्यात पण छान वाटत तुमच्या तिकडे असत का दांडिया. खेळायला वगैरे जातात काय होय तुमच्या कॉलनीत असतोय का.
आहे आहे आहे मोठा असतो. आणि इथं देवी पण बसती ना.
बसते हा हा माझ्या माहेरी तिथ जवळ बसते तिथं जात होते ते मी इकडं आल्यापासून नाहीच मला
ते आवाज वगैरे आरतीचा गाण्याचा सगळा येतो ते ह
छान वाटते पण ते दांड खेळायला घेत तेवढं दोन तास हे परत टायमिंग कसं करत जातं ते करतच नाही ह
दुसऱ्या दिवशी स्कूल असतं त्यामुळे जास्त वेळ थाबता येत नाही असं होतय
तुम्ही त्यामध्ये आमच नाही अजून आम्ही तिकडे गेलो तरच मला मिळत नाही तर नाही तिकडं ते नाही इकड आहे पण एवढं जास्त खेळत नाही कसं कांडिया वगैरे तेवढी चार पाच मुली मुली हा ते करतोय ना होय तिकडे माहेर सगळे असं सगळे सवन आहेत ते खूप छान हे करतात पण घली ते घरातल्या घरातच असतात ना जास्त कोण बाहेर जास्त नसत त्यामुळे जरा
पंचिमेला पण नाही का
पंचमीला पण असतात थोडे थोडे पण आम्ही जास्त नाही जात इकड कुठं
होय
तिथल्या तिथे जवळपासचे करतात
हा हा
हम्म बाकी नाही मग तिकडेच तिकडे मस्त असत आमच्याकडे पंचमीलागैर सगळं घरातलं बाहेरच आवरायचं ते बाहेर सगळं आवरून वगैरे मस्त पैकी छान छान खेळून बायकांला तेवढाच ना वेळ
चांगललंय बघा
का
मुलांना म्हटलं टाइमपास चांगलाय आपलं दाख खायला करायला आपलं सगळे सण आता चालू झाले कले कि ओळीन सगळे सणत आहेतेत बघा आता हो संक्रांतीपर्यंत चालूच आहे तेे
आजी होय बोलल्या
राखी पौर्णिमेला जाता काही घरी
त गण दिस दिवाळी दसरा परत आमच्या लास्ट ला तिकडे मा उरुस पण असतोय हम् झोपा हा उरुस पण असतोय गावी मा माहेर असतोय इथे नसतोय इथे आत्ता मारूत हे चालू हनुमान जयंती हो माझा मुलगा म्हणतोय गणपती बाप्पा मोर्या
हो येणार आहे की आता गणपती बाप्पा
ह्या वर्षी कणार तर अजून एवढं कळत नव्हत आता जरा कळायला लागले त्यामुळे ह्यावे आणि छान वाटतात त्याला हम्म दिवाळीत पण असते माहेरी जायचं असं म्हणते बघू जायचं होतंय का एक दोन दिवस तेवढंच
हो
जाऊन यायचं होत नाहीतर मग भाऊ येतात तिकडे
येतो का
मोरया मोरया
चांगलं कळतंय त्याला
होयते आता मी बोले म्हणून तुमच्या त्या चालले गणपती बाप्पा मोरे झोपले नव्हते चालू केल्या मग
एक गणपती बाप्पा सगळ्यालाच आवडतो का हो
हो काय म् हो हा बाप्पा येणार आहेत आता गणपती बाप्पा त्यांच्याकडे पण येणार आहेत आपल्याकडे पण येणार आहेत
ल क मोदक ते खीर हात जाते वेळ तिथे बस एक दिवस डे डेकोरेशन मध्ये आदल्या दिवशीच होतय खरं काय डेकोरेशन व्हायचं आहे ते त मग चालूय म्ह आता भरपूर करायला लागले ते ना घरोघरी पण वेगवेगळ करतात छान असतय म्हणजे
अंडिपेंडनस मिळत नाही आणि गर्दी असली त्यामुळं जे करायचे ना घरात काय असं हि मग तर करतात
करायला लागले सर इकडेच करायला लागले तसे एक ते छान वाटते बघायला पण गेलं आरतीला वगैरे गेलं की त्यांच्यात बघायला मिळते वेगवेगळे गणपती छान अस वातावरणच वेगळ असते होय हम्म
मीरुडू केला तर खूप गर्दी
होय गणपतीला खूप गर्दी मिरवणुकीला तर जास्त मिरवणुकीला
तुमच्या इथं किती त वेळ तुम्हाला दोन दिवस लागत असतील ना विसर्जन गणपती सगळे होईपर्यंत होयला
होय ते सगळे जायला म्हणून वेळ लागते ना्म् लागतय ते तीन चार दिवसानंतर एक एक निवांत जात असतात अनंततुर्दशी नंतर सुद्धा को कोणा कोण नक त्याच्यानंत त्या दिवशी ते उचलतात आणि परत मग नेतात असं कररतात ना ते त्या दिवशी होत नाही म्हणून
हा हा बरोबर आहे काय म्हणत अजून
हॅलो
हॅलो
हा तेच म्हणलं, अकराव्या दिवशी उठवायचं असते, म्हणून तेवढंच उचलतात. आणि परत नेहेतात, मिरवणूक काढतात.
हो.
हा तुम्ही तुमच्यात इथे बघायला जातय का
हो जातो की दोन दिवस जातो मिरणूक बघायला जातो पुन्हा
गर्दी असती.
गर्दी खूप.
खूप गर्दी, तेवढा वेळ काढून, संध्याकाळी जायचं. जायला, पण नाही होत, बसवत नाही, घरी ते.
ते आवाज यायला की, कि वाटत जावं बघायला.
हा, जावायला पाहिजे अस वाटत. हम्म. आली थँ
ढोलची वगैरे प्रॅक्टिस सुरू झाली असेल की तुमच्या इथं.
कशाची, ढोलचे असते ना होय. ते छान वाजते ना, आता सगळीकडे आले. पहिल्या एवढं नसतं, पुण्यातच असायच, हा हा. ह छान वाटतय पण ते प्रॅक्टिस वगैरे घेत. ढाल ढोल छान वाजतेय.
पुण्याला गेलता का? तुम्ही कधी.
नाही हो. तिकडे नाही, अहम्म्. मुंबईला जाऊ ना, मुंबईला जाऊन आले, पण पुण्याला नाही.
म्हणजे लांबचं केलंन, वळचं ठेवलं का?
हा होय. ते काय, शिक्षणाच्या वेळी जरासं ते, एक्झाम वगैरे असायचे, त्यामुळे मग जायना होत. तिकडे तुम्ही, पुण्याच बघितलंय का?
पुण्याला नाही गेले मी. गर्दी असते म्हणून, जात नाही. ते आपण कसं, भायरन जायचं म्हणले
मटम म अघड कत हो आहे तुम्ही तुम्ही तुम्ही हम्म. बघायच आता आपल्याला काही इथलंच बघायचं ते तेच गर्दी असल्यामुळेण, आम्हाला जायचं होत नाही, लहान लेझर वगैरे आता पाडतात ना, त्याच पण एक भीती असतेया.
बरोबरे.
हॅलो, हम्म, सॉरी ह. ह ते डोळ्यावर डायरेक्ट पडलं ना, मग ते रेज खूप फार्मफुल असत. तात, हा, होय. ना मग ते डायरेक्ट डोळ्याला, डायरेक्ट पडद्यावरच जाते लेझर त्याचे.
हो.
त्याच भीती असते खूप लहान मुलां न्यायचं नाही न्याहायचं, ते बघतात कसं पण, ते त्याच्याकडेच लक अस्ते पोरांच. आणि ते कुठे तर, डायरेक्ट पड, हा. ते पडेल, हच्याकडेच लक्ष असते त्यांच, त्याच भीती जास्त अत्यया.
तसंच
हम्म मग आइकडे असतंय काहीतरी काहीतरी सारखं ते शिवाजी महाराजां जयंती वेळी वगैरे ते पण मोठा असते ना कार्यक्रम
हा हा
तर त्या असलं तर मग त्यावेळी पण ते लेजर शो वगैरे भरपूर असतात न्यायचं म्हणून, त्यांना हे शिवाजी महाराजांच दाखवायला म्हणून न्यायचं, पण त्यावेळी ते असलं की, ते ची भीती वेगळीच, काहीतरी एक चांगलं दाख पाहायला गेल की, दुसरं काय तर होईल म्हणून भीती.
नाही, लहान मुलांना आवाजाच्या ठिकाणी नकोचे नेयला ना.
नाहीच वय ना आवाज खूप असतो छा छोटा आवाज म्हणून नाहीच हाय होय हम् तीत त्याब बळा तिथं हाय बघ बाळ माझ उठून चालू झालय खेळायला अहह होय ह्यावेळी आता त्याला इथन पुढे सगळे सण कळायला लागतेत तर त्यामुळे त्याला पण भारी वाटणार आमचं पण छान होईल जर सगळं त्याच्यासोबत
हो
हम्म
लहान मुलं असली की घरात असं भारी वाटतो जरा अहह
चालते चालते करते फोन मी आउटलट ओके चालेल बाय